हॅलो हा बोला येतो येतो.
एक राहिला होता माझ तेवढं करून घेते मी. मग तुम्ही करा ब्लाऊजचे काम करायचे आहे आहो मला
हम हम
पण आता इतक्यात जेवण झालंय म्हणलं थोडसं काही तरी विरंगुळा पाहिजे लगेच बसल का माज त निसत पोट सूटत चालय त्या.
अहो माझं पण माझ त झोपा काढून पोट सुजलतय तरी मी दिवसभर अस नाही का काम नाही, काम नाही करत काम करत असते पण लवकर काम आकराच्या आधी मी आवरून
माझं तेच होतं जेवणाच्या आधीच काम सगळं ओरखलंच पाहिजे जेवणानंतर मग काहीच नाही केलं तर केलं मशीन काम. नाहीच हो ते रायला करावनच जातं मंग काम काही असे त त्याझ अंगण ते झाडझूड केली बाहेर थोडा खाल च्या घरामधलं किरकोळ कारकोळ पसारा आवरला. कपडे ते एक्स्ट्राचे पडलेली होते ती गड्याबिड्या घालून. मामा आले बालाजी वरून त्यांचे कपडे.
मग वॉशिंग मशीन लावले का धुवून काढल.
नाही ना ते नवे कपडे हाताने धुवावे लागत आहो. ते मशीनमध्ये मी टाकत नाही. नाही होता ना म्हण नही मग उघिच लांगीरूपी लागून जातील ती कपडे मग जरा ठेवतो
आले आले एक मिनिट थांब आता. मरूदे मरूदे
कोण आल ओ.
बाबा हो बाबा
बाबा काय म्हणू राहिले?
हम, बोला काय बाबांचा चा चस्मा कुठं तरी पडला बाबा म्हणतात शोधत हम आता शोधायला आता ते कुत्र सुटलं त्याच्या पशी तो चषमा होता. यांनी कशाला जायचं बरं. इतके बसले बसले उद्योग करते ते.
लय तापड आहे हो बाबा तुमचे अजून
अ त्यांना सांगितलं जाऊ नका कुढं तरी जातच ते. ऐकतीच नाही आणि आता सांगितलं होत कुत्रा सुटलं सुटलं. आहे घरातच आहे सगळे मामा न च काम आहे ना फक्त पप्पानी सगळे गेले ते बांगणी द्यायला
हा. हा.
पप्पा गेले मम्मी ते सगळे कारण यांना बरं नाही. मग ते थांबले घरी त्याच्यामुळे यांना काय कळतं बाबाला आता कुठे शोधणार आहे बरं खबर
ह.
भेटला बघा भेटला भेटला. गेलं कुत्रं कुठं पळून सुटून
तुमचं का.
हा.
त्याला साखळी नाही लावलेली का.
बांधलेली हव साखळी पण पण कंटाळता नाव.
हम्म हम्म.
बाई तुमचं घरचंच आहे म्हटल्यावर तुम्हाला लिव आला ते सांभाळावं लागेल.
ते लिओला काहीच करणार नाही आता त्यांनी बघितलं ना.
ओळख झाली का त्यांची दोघांची.
ओळख नाही करून दिली पण म आता त्यांनी बघितलं ना एकदा नजरेत परत नाही तिला काहीचं करणार नाही.
मग ते ओळख करून दयाची बरं का.
हा ते तर हायच ओळख तर करून द्यायला लागलं
हम्म, तुम्हाला ठेवायचंच आहे ना
आणि त्यालाच बाहेरचं बाहेरचं नाही न्यायचं अहो त्याचा डोस ते सारखे म्हणताय कि घेऊन या घेऊन या पैसे पण मी दर्शन म्हटले मी तुला देते जायगं आधी काय म्हणे मी पैसे देतो लगेच लगेच तुला पाचशे रुपये आता
हम्म,
ठीक आहे म्हणे मी असं घेतलं म्हणे माझ्याकडनं आता मी त्याचा डोस वगैरे पाजतो ते दिलं सोडून त्यांनी मग तू माझ्याकडे पैसे नाही म्हणे पुढचा पाहे म्हणे पुढचं म्हणता म्हणता इकडे मी सगळे पैसे खर्च करूबसते
हा ना तुम्हाला नाही ऍडजस्ट होणार ना घेऊन जायला.
आहो मी स्वः घेऊन जाईल त्या तर माझी मामी म्हण तू नको जाऊ तू नको जाऊ दर्शन जाईल तो जातच नाही ना आता तीन महिने दोन महिने होऊन गे
चल मग नाही तर
तो मला तर नेत नाही तो दर्शन माहितीय ना कसा आहे हे बाकीच्या पोरांसारखा नाही आहे तो ते मला ते इथून इथं सोडते मी
घरे
इथं ना इथं गावात सोडते नाही ते कुठं मला न येणार आहे आमच्याकडें काहीचं नाही तुम्हाला जाई हा ते बोलताय आहे पैसे घेऊन मी देतो पैसे जाय तू मी जायला मी तयार आहे बसने जायला का इतक्यात जाते. अशोक स्तंभ परत करा अशोक स्तंभ तुम्ही दिला ना.
हा हा हा तिकडंचं का तुम्ही त म्हणे दुसरे तिथं
आव मी ओढ्याला विचारलं मी पण ते काय म्हणताय की काय गरज नाही असं म्हणता येतं पण मग तुम्ही पण बोलला ना का नाही देऊन टाका त्यांचं कसं आणि ते इकडचे बणताय का आमचे इथे इकडचे सरकारीच तो पण पण ते पण अजून तर आम्ही काही दिलेलं नाही काही नसतनावीना कामाचे जेव्हा काही त्रास होईल काही चावलं वगैर काही झालं तर मग देऊ शकतो
हा काही चावल्यावर म्हणजे अर्ध मेल्यावर उपचार करायचे
हा
असं कधी कधी ते मनात येतं असं वाटत त्याच्यामुळं थोडस इम्युनिटी पवर वाढेला असता तिचा
दोन नंतरचे फ्री होती ते नंतरचे दोन
नंतरची फ्री होते पण मगं काय माहिती या राजनं काय केलं तो नंतर घेऊन नाही गेला
आव असेचं करते हे
हा. ना.
मला इतके दिवस अनोस तर काय बोलला तो कमी करतो सगळं घेऊन येतं. जाऊन करतो मी घेऊन जाईल माझ्याकडे गाडी पण आहे आता
हा,
आणि गावभर हिंडतो. बिना कामाचा कुठच्या कुठे तो पण घेऊनच जात नाही त्याला
हा
न काहीच नाही आता मला त्याला त्याचे केस थोडे फार गळतात आहेत असं वाटतं जाऊद्या औषध घेऊन येऊ.
त्यात पण मला नननी लॉस मध्ये घातलं का काय सांगू तमाशा तिनी ती अकराशे रुपयाची ते ड्रेस ऑनलाईन होते म्हणे ऑनलाईन घेऊ घेऊ घेऊ बुक कर सगळे पैसे वगैरे भरले ते आलंच नाही ते पार्सल ते म्हणा नाहीये. ते काहीच रिप्लाय देते नाही काहीच नाही फेक होते ते
बापरे
ह तर तिला काय बोलायला तिला म्हणत तुला काय
हो तुम्ही पण मग गॅरंटेड अस कंपन्याला आता त्यांचंच करायचं.
पन्नास टाईम तिला विचारलं म आम्ही काय घणी आणू काय गणी आणू ह काय एक
राजच्या बाबतीत असं झालेलं आहे बर का, राजने दोन शर्ट ऑर्डर केले होते. आणि एकदम डायरेक्ट जुने वापरलेले दोन टी शर्ट आले होते त्याला तस ते बंदच केला तो उद्योग सहाश पाहिजे होते सहाशे कि सातसे चे
आणि मी तिच्या वांग नाही लागत मी मांगच्या वेळेस तिने माझे दोन हजार रुपये घालवले हो त्या ऍप पाई एका आणि त्याच्यानंतर पण तिने आता आणि त्याच्यानंतर पण मग तिनी ना आता ती काल मला आधी बोलायची. सगळं आहे त्यांची दुकानं वगैरे मी बघितली रील सगळं सगळं सगळं आणि आता तिला बोलली का बघ ब बघ चेक कर बर का तर आता म ती माझ्याकडे काहीच नाहीये. मला काहीच माहत नाही आमकण धमकन डारेक्ट नाही होऊन पडेलून झाली मारली तिने
आले होते का पैसे
तिला नव्हते टाकले मी तिने मला पाठवलं मण याच्या नंबरवर जाय व्हॉट्सअप कर ही तीन ड्रेस तुला आवडते सिलेक्ट करते बरोबर देेत करून त्यांनी पैसे आधी घेतले विमान चागणी आणू आधी कॅश ऑन डिलेव्हरीच राहते त्यांची काय करू ती म्हणायची नाही ते म्हणताय का
मी येडावाणी करत्या आणि तुमच्या इथं ती बाई यती
ती पण आव येत नव्हती मी काय म्हटले जाऊ चांगले ड्रेस आहे तीन ड्रेस आहे. छान आहे म्हटलं जाऊ दे माझी घ्यायची इच्छाच होती तिने केली आधी वगैरे म्हणून मी केलंय हे सगळं केलंय ते केलंय येऊन जाईल पार्सल मी तिला तीनदा चारध विचारलं क ती म्हणे मी चांगली रील पण बघितली त्यांनी त्यांनी सांगितलं क शॉप पण आमच्या आमच्या इथे इथे नाशिकमध्येध्ये ह पॉईंट वर सगळंय आणि त्याच्यानंतर काहीच नाही काहीच नव्हतं.
नाही ओ फेक प्रकार झालाय आता, लोक कामधंदे करायला नको म्हणत्या नि अस आहेयता पैसा काढित लोकांना लुबाडून
तेच ना म मला त्याच टेन्शन मागे एक एक ऍप ओपन केली होती मावशीच्या मागे लागून तेव्हा पण ती बंद होऊन गेली तेव्हा ते अकराशे रुपये गेले आत्ता अकराशे मागणी आणूच माग लागून म्हणजे चार पाच हजार राह मी असा घाटा घातलेला.
म्हणजे कष्ट करीत हिंडायचे आणि रिकामटे पैसे घालवायचे. पार्लरचं करायचं काय सोप पय काय मानपाट एक होती माणसाची हात आणते किती दुखात्या
फोन वगैरे घेतले स ते तरी असं वाट जाऊ आपलं कष्ट आपण करतो त्याच्या माग नाही का पण हे सगळं सामान घेतलेलं राहत एवढे जेव काढून पैसे कमवतो निआशेच गेले नाही ऊन पलटली मग मी तिच्याशी बोललीच नाही मला ल म्हटलं तू आता यरे कशी न होऊन पलटती तू मला कालपर्यंत अशी बोलली की आपण जाऊन बघू दिदी तिथे नाही आलं तर सगळं ना आता म्हणती क मी एवढं गर्दीत कुठं जाणार आहे एवढं चिक्कल हाय रस्त्यानी एवढं खड्डे खनले एवढं हे केलंय ते केलंय मी कुठं शोधून मी कुठे हे करू म्हटलं मी तुझ्या आता चुकून पण नादी नई लागणार आणि म्हटलं मी आता चुकून पण तुझी नादी नाही म्हणती क मी पैशासाठी नाही जातय म्हटल जेव्हा तू कमावशील ना ते पैसे तेव्हा तुला त्याची किंमत कळनार
हा मलाही तेच म्हणत होती म्हण ते पैशाच जाऊ द्या मरू मरुद्या म्हणे आणि ते पण काहीतरी पाहिजे आणि घरी बसून कंटाळा येतोय मला आता म्हटलं अगं बरोबर आहे तू जय बी पण मग ते पैशांचं जाऊ दे कस काय म्हटलं तू अशी म्हणती चार पैसे भेटलेत त्याच काहीतरी माणसाला वेगळंच राहतं
आणि माणूस पैशासाठीच प्रत्येक गोष्ट करतो कशासाठीच करत नाही
रिकामा कोणी जाणार नाही तिथं पगार नाका देऊ ब घरचे लगेच बोलतील आपण आपण स्वतःपण म्हणशील काय रेिकामा वेळ द्यायचा तिथं होतच ना मग ते
तसंच होऊन जातं त म्हंटलं जाऊ
दोन पैशांसाठी माणूस धडपड करतच
म अक्षरशः मला टाईम न तर मला याय पण म्हणायची पण मी म्हणायची नको नको
हम्म फोन करा तुम्ही आता मी बंद करते मग
हो